हा हॅलो.
हा हा झालं की. तुमच काय नाही, जरा आज सणाचं म्हणताना पोळीच पुरण पोळीच म्हणता निवदाचं जर वेळ झाला जेवणाला.
हा आम्ही आज संध्याकाळी पुरणपोळ्या करायच ठरवलंय. हो, आज वड पूजा तेच कि वटपौर्णिमा आणि उपवास आहेत घरात सगळ्यांचे.
हा हा हा ते वट पौर्णिमेबद्दल आम्हाला काही तर थोडं माहिती सांगा? की आम्ही म्हणजे कधी करत नाही नाही.
हो बरबर अ वट पौर्णिमा ह्याच वर्षी बेंदूर आणि वटपौर्णिमा एकत्र आली नाही, तर प्रत्येक वेळसं कसंं होत, आदल्या दिवशी वटपौर्णिमा दुसऱ्या दिवशी बेंदूर असत, असं असतयं ह्याच वेळी दोन्ही एकत्र आलेत. वट पौर्णिमा दिवशी शीचं म्हणजे सगळ्या सुवासनी बायका उपवास करतात. आणि आपल्या पतीच्या दुर्घ दीर्घाआयुष्यासाठी वडाची पूजा करून म्हणजे वडाचं झाड कसं दि दीर्घायुष्य असतं. तेवढं आयुष्य तसं आयुष्य आपल्याला नवऱ्याला मिळवू दे म्हणून अ तसा उपवास करतात.
हा.
म्हणजे आपल्या पतीला आयुष्य मागतात. तेवढं सात जन्म हा सात जन्म हाच पती मिळू दे म्हणून, वडाला सात फेऱ्या घालतात. आणि वडाचं झाड झाड कसं वर्षानुवर्ष राहतं. तस आपल्या नवऱ्याला आयुष्य मिळू दे वर्षानुवर्ष अशी मागणी करतात, देवाकडे. त्याच्यामागं पण एक कथा आहे अ अह म्हणजेच पुराण काळात कथेत राहिले. कथा आहे ती पुराण काळातली हा सावित्रीची हा सत्यवानाने
सत्यवान सावित्री बरोबर आहे थोडं थोडं ऐकून माहित आहे.
हा हा मग तेचं तो स -सत्यवान काय करत असतो, जंगलातली लाकडं तोडून असं विकून ती लाकडं विकून अस आपल्या चरितार्थ चालवत असतो तेच काम असत. लाकूड तोड्यासारखं एक असतं त सत्यवान आणि एक दिवशी काय करतो. तो त्या वटपौर्णिमेच्या दिवशी तो म्हणजे हे जंगलात जातो, त्याला भरपूर वेळ फिरतो पण झाड मिळत नाही. मग एक वडाचं झाड त्याला दिसते.
हा.
वाडाच्या झाडाचे भरपूर मोठं असतंय ते मग म्हणतोय, आता आज काय झाड लाकूड तोड नाही मिळाणार जा सारंख मिळाल नाही आज या वाडाच्या झाडाच तोडूया आपण लाकूड म्हणून तो वरती चढतो. आणि वरती जाऊन तोडत असतो तेवढ्यात काय होतयं? त्याला काहीतरी असं हे होतं तिथं हे बहुतेक त्याला अटॅक आता आपण अटॅक म्हणतो, तसं काहीतरी त्याला हे होतं आणि तो तो मरण पावतोय मग खाली पडतोय, तो झाडा खाली. झाडाखाली पडतोय तो वरून खाली पडतोय, आणि त्याचा जीव जातोय तिथंच. मग हे ज्या वेळेस सावित्रीला कळतयं त्यावेळी ती सावित्री येत्या, अ तिथं वडाच्या झाडाखाली ती शोक करू लागत्या. रडू लागत्या मग- तिचा निर्धार एवढा असतोय. आज वट पौर्णिमे दिवशी- नवरा मेला म्हणून कणी- बर. आता नवरा आपल्या, आपली काय समजूतए अ- माणूस मेला की - देव येतो रेड्यावरून त्याला न्यायला. त्याचा जीव न्यायला वरती- असं आपली समजूत आहे. मग तो यमदेव येतो म्हणे तिथं त्याचा जीवन आहे जीव जीवाचे जे जीव- त स्थिती आहे ते न्यायला यम देव येतो. त्यावेळीस सावित्री काय करत्या? त्या म्हणजे ति जी होती- त नेऊ नको म्हणून ते यमाच्या हा. आडवत्या म्हणा किंवा त्याच्या मागेमागे जाते ती. आणि- ते अगदी यम तिथेपर्यंत जातोय तिथेपर्यंत ते जात्या मंग किती पण संकट येतात, किती पण- काय ये त्यात मग त सगळं हे बघून सा सावित्रीची- पतिवृत्तता तेच हे प शक्ती बघून तो यम - त्याचा जीव परत देतो म्हणे म्हणून-
म्हणजे ती त्याला आक्रोश करून, ती त्याला म्हणजे यमाला पुढे जाऊच देत नाही.
होय जाऊ देत नाही आणि आपल्या पतीच प्राण ती परत मिळवत्या म्हणताना त्यावेळेपासून- वटसावित्रीच्या दिवशी अ आपल्या पतीच्या- दिर्घआयुष्यासाठी वडाची पूजा करून- पत्तीच्या दीर्घायुष्याची मागणी करतात. या वडाच्या झाडाकडे. होय होय. अ ए का फळं- काहीतरी फळ ठेवून परत -हे मा - पान आपली खाऊची मांडून- सुपारी मांडून फळ ठेवून त्याच्यावर पाच वळ मांडून त्या- त्यावर - फुलं घालून. कापूर, उदबत्ती सगळं ओवाळून आरती ओवळून- अ बाय का पाच सुवासीनींना ओटी घालून द्यावी. त्यांच आ सौभाग्य अखंड राहू दे म्हणून त्यांना ओटीच दान देतात बायका. त वडाची ची पूजा झाल्यानंतर आणि मग घरात येऊन फराळ काय असेल ते फलाहार कर पुन्हा स काही सोडतात अं असं स म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी सोडतात. कोणकोण संध्याकाळी सोडतात कोण आत आता चालीरिती प्रमाणं आपल्या आपल्या ह्याच्याप्रमाणं कोण कोणाला निभतंय. होय कोणाला निभतंय त्यानी दुसऱ्या दिवशी सकाळी सोडतात. कोणाला नाही निभत त्यानी संध्याकाळी सोडतात.
हम्म. म्हणजे छाछ. हा होय. छान वाटलं मला आपण ऐकून म्हणजे आमच्यात कधी म्हणजे करत नाही-नाही
हा सवाषणी कसं त्यावेळी सजून अगदी नटून थटून अं जातात बायका. पूजा करायला. होय, हो बायकांना एक सौभाग्याचं हेच असतंय नाही?
हा आणि आमच्या धर्मात कस जैन धर्म आहे त्यामुळे त्यांनी कधी असं म्हणजे पूजा केलीच नाही ते. कोण करतच नाहीत ना ते-
आणि आज होय आणि आज बेंदूर पण आहे. अ श आज- कसं महाराष्ट्र कृषीप्रधान आहे त्यामुळं कनी अ जनावर ज्याच्या ज्याच्या घरी असतात आणि आजच्या दिवशी ती अं बैलांना ते न जास्तीत जास्त करून अ म्हणजे कामाला बाहेर घेऊन जात नाही शेतात. त्यांची पूजा वगैरे करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य काल अ त्यांना खिचड्याचा नैवेद्य करतात, खिचडा सारवतात काल पण धुऊन त्यांची पूजा करून खिचड्याचा नेवैद्य देतात. आणि आज पण धुऊन त्यांना पुरणपोळीचा नैवैद्य दाखवतात. तात शिंगांना कलर-शींगांना कलर लावून अ बैलांना आता रंगाण हे करायचं कमी झालयं रंगवण बैलांना वगैरे. त्यांच्या अंगावरती सगळे चित्र वगैरे काढायचे पहिला फार प्रथा होती, आता कोण एवढं काढत बसत नाही. फक्त शिंगे तेवढे रंगवतात. बेंदूर आजच्या दिवशी जनावरांना विश्रांती म्हणजे श्रम करणाऱ्या जनावरांना विश्रांती आज-आज देतात. आज कोण त्यांना श्रम करायला लावत
नाही. ज ते हेच हा टेम्पो म्हणजे बारा महिन्यात ला एक
हो हो होय होय जनावरांचा जनावरांना पण एक दिवशी विश्रांती मिळु दे म्हणून, देवाने कस निर्माण केलंय बघा सगळं.
होय, प्रत्येक माणसासाठी म्हणजे सगळं हाय, म्हणून जनावरांच्याचं
हो-हो जनावरांना पण पाहिजे, की विश्रांती ते जनावर आहे म्हणून काय काही वर्षभर राबवायला पाहिजे, असं काही नाही एक दिवस त्यांनी पण विश्रांती घेतली पाहिजे. म्हणून त्यांच्यासाठी हा बेंदूर सण एक-एक गावात नाही ते बैलांना झुपत वगैरे नाहीत, पण त्यांच्या त्या असं पळ- पळवतात ते बघा बैलं.
हा.
नुसताच पळवायची ती त्यांना झुपायचं नाही वगैरे काय नाही. अ कर कर कर असते कर.
कर असते हा.
ते आणि बैलानेच तोडायचे असते ते कर अशी काय काय पद्धत असते. गावात नाही.
होय की.
होय, छान! असत ते
छान! वाटलं मला पण ऐकून. अ एक नवीन काय तर माहिती का नाही. निवांत काय तर बघ ते आता इथ काय तर दोन तास जरा विस विश्रांती आणि संध्याकाळच
पोळ्या कशा तेलाच्या पुरणपोळी तेलाच्या करताय कि पीठ लावून करताय?
असं करतो, तुम्ही कस करता?
आम्ही पण पीठ लावूनच करतो पण एक ठिकाणी पद्धत असते की, ते -तेलाच्याच पोळ्या करतात.
हो एकेकांच्या पद्धत असते, आपल्या ह्याच हे करायचं.
होय, हो हो आमरस पुरणपोळी करण बेंद्राला बेत असतो.
बेत असतोय होय होय. आम्ही पण आमरस पुरणपोळीच केलेयं आज येळवणीची आमटी, सांडग
हो होय हो एकूण काय? अ आंब्याच्या सीझनचा शेवट बेंद्राने होतो.
शेवट बेंद्राने हा हाहा आणि त्याशजार अस म्हणजे मज्जा येत नाही रे पुरणपोळीला बेंद्राला ये शिकरणपोळी ते म्हणजे अस छान वाटत ह
पुरण पोळीआणि शिखरण छान असतो बेद चवीला छान वाटत ते होय आपले चपाती त्यानी प शिखरणापेक्षा पुरणपोळी आणि शिक पुरण होय छान वाटत आम रस
काय नाही पण तर काय तर कॉल कराच करायचं हम्म अले काय
काय नाही
हम्म संध्याकाळचं काय थोड्या वेळान पाच नंतर चालू कर
हा संध्याकाळी आज आज थोडं लवकर हो करायला पाहिजे आज उपवास असल्या कारणानं आणि कस आज सकाळी नैवेद्य दिला नाहीअ द म्हणजे गुरांना संध्याकाळी पुरण पोळी द्यायची आज उपवास आहे म्हणताना त्यामुळे संध्याकाळी जरा लवकरच करायला लागणार आहे स काही जनावरे वगैरे धुऊन पूजा करून आलेत. आता संध्याकाळी फक्त नैवेद तेवढा द्यायचा
ते बरोबर आहे.
आणि काय म्हणतय हो हो हो होय ज्या त्या सणाला जेते जे अ रुढी परंपरेप्रमाणे आहे ते करायलाच लागतय. आणि आपण मा जास्तीत जास्त सण हे असं हे महाराष्ट्रात कर करतात स मराठी आ सते सुरुवातीपासून अगदी जानेवारी महिन्यापासून शेवट अगदी डिसेंबर महिन्या पर्यंत डिसेबर महिन्यापर्यंत काही नाही सन नागपंचमी पर्यंत आहे. दिवाळीस दसरा रा हे काय मोठे आपण करतोच पण अं
म्हणजे सण चालू होतात म्हणजे बेंद्रापासून शक्यतो चालूच म्हणायचं. आता पुढचं काय लगेच चाल नाही येतयच लहान बेदूर येतय आता पुढचं.
बेंदूर येतय नागपंच
अ थोडं लोक महाराष्ट्र बेंदूर म्हणून साजरं करत तर थोडं लोक करनाटकी बेंदूर म्हणुन साजरं करतात. ते पण करतात हा
तर ती लोक महाराष्ट्र बेंदूर
हा म हा हा आणि काय निवांत. हा हा परत हा करते. ठेव
काय रे काय कुठ